हॅलो ु हा बोल कि
हा काय करालस
पाय नाही हय टी वलागेस हॅलो हॅलो
हा एकऐवेेळे बोलते
तू काय कल असस म्हंटलं
का नाही ह
चहा तेन झालं?
अ रविवार तू आणि दाजी या की.
हा, हा, बर बर.
संध्याकाळी हाय.
हा हा बरं बरं चालतंय की.
अ मगं कधी याय
काय ते
हा हॅलो! कधी येणार म्हंटलं?
हा बोल कि. काय?
कध कधी येणार वाढदिवसाला?
बघू की त्या दिवशी हेनीं आल्यावर बघतो की काय म्हणतात.
हां, हां बरं, बर दाजींना पण सांग.
हा हा सांगतो की.
चहा तेन झाला? हॅलो!
तू पिलीस काय चहा?
हॅलो! नाही, चाहा तेन झाला काय म्हंटलं?
होय, होय झाला की, तुझा?
हम्! झाला बघ.
हा, हा, हा.
स्वयंपाक तेन
करायचं बघ पाहून तेन यायला लागले.
हा. हा कोण यायले?
हो सासूबाईंची पाहुणे यालागलीत गं. मम्मी -पप्पा यायलीत त्यांची.
बरं बरं.
ते आता या लागल्यात जेवण तेन काहीतर.
हा.
ब्लाऊज एक शिवयला टाकायचा आहे.
हा.
ब्लॉऊज एक शिवायला टाकायला जायचंय गं ते बडेच्या साडीला.
हा, आमची सासूबाई शिवत्या नव्ह.
शिवत्यात सोड. मगं तुझ्याकडे कुठली असं डिझाइन आहे काय? स्लीवची तेन
माझ्या कडं आहेत बघूया पाठवतो तुला.
हो, म्हणजे असं स्टाईलची आहेत नव्ह.
हा. हा आहेत आहेत पाठवत आहे तुला बघ म्हणस.
हा, हा ते शिवत्यात गं पण त्यांना वेळ नाही आहे म्हणताना नाहीतर नाही. डिझाईनच येत नाही ते
हा, घेतल्यास व्हय साडी नवीन.
होय. हम् हम्म.
बरं मगं.
जेवण काय करणार आहेस आज?
आता बघू अजून तर काय त्यांनी सांगितले नाहीत काय करायचं बाहेर गेल्यात आता आल्यावर सांग
हा हा.
हम्म!
सकाळी काय केलतीस?
सकाळी नाही सकाळी त्यांनेच केलती संध्याकाळी तेवढ मी कर
काकी खेळती तु आहे
होय सकाळी करत हो संध्याकाळी करत हो
हा हा हा आणि ताई ताई तुमच्या
हा त्या वगैर गेले जात कुठु तर बातूम ग जत
हा हा
हा
हो दजी तन बरे आहेत का
आयय शव शव शव
काय चालं आणि मग
काय नाही
ह ह
हो द
काय ठगलेस बोघ्या मस्त
काही नाही हाय वेळ
गेल तो आरुष ला काय काही न झालाय आरुष मग दवाख्याला घेऊन आणलो त्याला आणिक पाच दिवसां बोलवला
हा हा मता खायलाय का काय
कायच खेळळ झाला जेवण म्हंटल की असं हा जेवण म्हंटलं की नको म्हणतोय मग काल नेऊन आणलोय त्याला जावाला हम्म हम बोलकीी
काय नाही बहिणी तुझ्याकडेच का
हम्म ते याच रुमालची डिझाईन काय काय केलीस तू
काय नाही त्यांच एक केलोय एक शॉर्ट वर के दोन शॉर्ट वर एक केलोय एका शर्ट वर माझे नाव काढलं एका शेर्ट वर असं ते फुलाची डिझाईन करलोय होय
हा हा हा
हम्म
तिथं जाऊन ते परत घेतली सगळं सामान
होळ घेतली की परत
हा ह
नग न का आहे का
काय नाही मी तुझ्याकडेच ते मग स्लीव्ह डिझाईन देन पाठव की मला बघ
ब बघतो पाठवतोी नंतर लगन पाठ
बरं बरं
हा
मम्मी पप्पा आल ते
मम्मी पप्पा कुठला येतात नाही मम्मी दुपारी फोन केली की पप्पा न बरणेम नलती
ह काय झालं ना
काय नाही परवा ते काहीत माझ्याविषयी ब बोलायला की वाटत मम् मी त्यामुळे हाव घाटला घात केलं ते बाप्पांच्या व त्यामुळेच बर वाट ना
हॅलो
हॅलो
काय झालंय पप्पना
बरं वाटना झालेय गं ते माझ माझ डोकं त्यामुळे बरं वाटना झालंय. आता चालतंय ही दोन तेवढ लवकर शिवून दया. आहेत त्या साड्या सगळ्या पाक काढणार आहे मी होय होय, साड्या म्हणायच गाडीत म साधे जिली स साध्या आतिशिवा्याल्या तेला ब्लाऊज शिवायला टाकायला आल्यात दुसरे. दुसरे ब्लाऊज शिवायला टाकायला आल्यात गं
जरा बाहेर की, काय ऐकू येईना!
तेच म्हटलो दुसरी ब्लाऊज शिवायला टाकल्यात गं बाहेरची.
हां हां हां, तु ते मदत तेन काय करतीस त्यांना?
कश्याचं? ब्लाऊजच मी नाही काय करत, त्यांनी शिवतात त्याचं त्यांनी.
हां हां मग ते काय बटण तेन असत्यात कायं
नाही करत्यात सगळं त्याचं त्यांनी.
हां हां हां!
हम्म!
आणखी आणि काय चाललंय. काय करणार आता?
काय तेनी सांगू देत की आता बसल्यात बोलत, बघूया काय म्हणत्यात?
काय करायचं!
नाही, बसल्यात ओ तेनी बोलत मग असू दे म्हटलं नंतर विचारायचं तर ह अजून हाय थोडा वेळ विचारून करायचं मग लगेच
हां
ठीक आहे. कोण?
पाऊस पडालाय काय म्हटलं
पाऊस, नाही बारीक हुता मगाशी, आता नाही. तिकड?
जरा
हां हां, बरं
अ आता वाढदिवसाचं कसं काय काय बघायचं, यायचं जरा ते धावपळ चालू हाय.
हां हां
इकडं तिकडं काय पावनं ये जा
हां हां, मग पाहुन तेर भरपूर येणार की, घरात होताय सगळं.
होय, मग आता यायला लागलेत की मग सर्वज्ञ तेन आले. मग जरा आरूची काळजी घ्यायला लागते गं, जरा आगावपणा करते ती.
हम्म हम्म
हां
बरं बरं
बघ, मग तू कधी येेतीस?
बघतो कि, काय विचारतो त्यासानी आल्यावर काय म्हणतात बघूया.
हां हां
म्हज
चालतंय चालतंय
तुमचं घर तिथं कुठं आलं, काय म्हणून नेमकं विचाराय तिथं.
सांगतो की तुला!
हम् ब
दजी काय म्हणतात बघ आणि मग मला सांग मग मी सांगतो
बर
हो हो हो
च् चालते चालते
हम् कस आहे निवांत बर नव्ह हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो